हॅलो काय करल्यास
हॅलो
काय चालंय हॅलो हॅलो हा
हां एक मिनिट आवाज येईना झालाय
हॅलो
हां बोल आत्ता
हा येतय काय
विषय कायला स्पीकर वर नव्हता ना
हा हा
स्पीकर असल्यासारखं वाटलं नाही
हम्म हम्म हम्म एला स्पीकरचा ऑप्शनच नाही दिले साऱ्याने
तर काय पाहिजे होता
हम्म काय मग विषय काय काय
काय आता विषय अ झोपून उटलो आता
किती वाजता झोपलंय
आले आले झोपलो हो त ररी तीन वाजता काहीतरी
मला फीची लिंक पाठवली नाही वाटत ग्रुप वर
हो फिचलींगे भी पंधरा का सोळा तारखेपतर भरायचंय
सोळा तारखेपर्यंत
घरा बाकी नाही कायम आज काय खाल्लस
मी काय खाल्लंय आल्यापासून काय काय खाल्लं आपण जेवलो दुपारीत तेवढंच नंतर मग काय आलं आणि गेलेलं को हे पिल्ल आणेले काला बिल्ल राखण ह द्याशवती
हह हा
त्यासाठी काला पिल्ल लागतंय छोटा
त काय
हम्म
हम हम तसं किती लाम असते इथ कॉमडी
काय
इतीला बस ला म्हणलं कोो आमडा
नाही एकदम मोठा नाही छोटा पिल्लूच होता ते अ आमच्या काकीच्या इकडून भावाकडून आणले म्हणजे त्यांच्या मामांकडून
ह हा
फ्रीज समजायचं तू
होय
आणि कालाच लागते ना असं विषय
ह हा पच पागते
हम्म
म्हणजे तुम्ही काय बध आला की काच पाहिजे देतय
म्हणजे नाही आता आमचे किती तीन देतात एकूण देवासाठी लागत तत लाल कलरचा
हा हा
आणि हा लागतो तो काला पिल्लो
ह हा
बाकी काय आपलं चिकन मटण असते
ह
हाय बोल काय आलो थांब जरा हो आलो
ले
अंगोलीला सात मिनट गडाकतील ग क
हम
खाद्यपदार्थ खाद्यपदार्थ काय आहेता
काय आता खाद्यपदार्थ गुलाबजामन
गुलाबजामन हा गुलाबजामुन बनवलेले आत्ता आठवलं
तरी खय
हो मला कस आठवला माहितीय तिकडे घेऊन गेलो ना दयालला ह
ह हा
तर तेव्हा ते म्हणजे गाडीवरून नेलं ना ते पिशवीतसं उकटलं ते त्याचं पाणी पाडायला लागलं जर त्याच्यावरून लक्षात आला आता मला गुलाब जमुन
क काल जमन अर अर मगा काही विषय झाला असेल झोपी उठलो गडबडीने आणि फॅन बंद पटत ाल तरी आणि परत रिपीट केलेला काकांना सांगाय नाही का त हम् आणि खाली फार्मसीच्या पुरी आल्या होत्या
ह
तेन जात हो द्या आणि त्या वरतीिबा घालते रे आणि मी उभारलो ड्डीवर
आर पूर ला आलेले हसायला त्यानंतर आहता प परून इथंच राहिलाय तरी समोर त नवीन बिल्डिंग आहे ब
हम्म हम्म
तिकडे पाटेत
ह काय जेवणात काय आज बनवले तुम्ही
आ आमचा किचडी पाातच आहे
खिचळी वाात
जरा आवृधती केलीि वनली का ना आवृधती जरा
हम्म
मग बघा चपातीचा
हम्म हम्म
उद्या असं वाटलं मला रविवारच आहे
ह्म ह आरामात काम असतें ना शनिवारच म
अ निवांध मग उठला असतो जोप पण उद्याची व्हिजिट कय लगेच होईल उद्या बोोलवतील कॉलेजला सिनियर पण आहेत ना सोबत
स काय भेंडी
पोरींचे नाटक आहेत
बच नाटक नाटकी करता जा
त्या स हिनच सगळ्या ओव्हर केला असणार तेजस्वीनीन तिला लई याय र पहिल्यापासूनच
ह हो
कुठली
लॅपटॉप तर प्रत्येक्ष